माझे सासू सासू
हम्
मज्जा असणार आहे सो
असंचं म्हणजे तुझं ते आई बाबाच
हो
तुझ्या आई बाबाला.. तुझ्या आई बाबाला कस जपतीस तसं तेनासनी जपायला लागणार तुला
हा
ते तर होणार आहे त्यात काही विषय नाही
तिथं जो बॅकग्राउंड आवाज यायला लागलाय ना त्याच्यापासून जरास लांब येत
ह.... ‌
कारण त्यात चालत नाही आवाज येऊन
हा हा
समजलं ना काय म्हणल हो ते
काय
बॅकग्राऊंड ला आवाज यायला लागलाय तो यायला नको आवाज यायलाय कोणाच जास्त जण बोल त्याला आवाज यायलाय रेकॉर्ड करता येत नाही रिजेक्ट होतोय ना ते म्हणून म्हणाले बाकी काही नाही
हम् हम्म हम् बाहेर आलोे
हा
हम् काो
बा आज कस वाटलं
हा बाहेरट
हा तसं मला पेन व्हायला लागलंय सोड फोटा दुखालाय कमबरेेत दुखालय मांडी दुखाल्यात
हम्मम्
हम्म तर मी येतच नाही एवढं कस काय आशक्त पणा आलाय मला समज ना
दुसरा दिवस आहे ना
सेकंड डे
हो तेच उद्या कमी येईल म्हणजे आज संध तुला दोन दिवस चु ते मला माहिती
हो हो
हम् दे प म गल की
हे तर आहेच.
हम्म काय टेन्शन?
एवढ्या लवकर जेऊन जेवणार आणि नंतर खीर पण पिणार आहे. मला प्यास नव्हतं पण काय आता परवा दिवशी केलेलीत वहिणी तेव्हा पण मी पितो पितो म्हण माझ्यासाठी ठेवलीत काय आणि पिलोज नाही तीन चार दिवस वाट बघितली नंतर टाकून दिलीत माझ्यासाठी ठेवलेली खीर तरी पण मी पिलोच नाही पितो पितो म्हण माझ्या लक्षातच राहिला नाही परीक्षे त्या वेळेत माझं नाही लक्षात राहिलं एझम जवळ यायला लागल बरं झालं दोन पेपर एकदा होऊन जाऊ देत
झालं रे बाबा आता टेन्शन घेऊ नको झालं की आज वीस आहे वीस एकवीस बावीस तेवीसचा पेपर चोवीस पंचवीस सव्वीसचा पेपरवर
हे दिवस पण नको वाटालात बास झाले काय तोच तोच तोच तोच अभ्यास करायचं
काय ते नाही ना चांगला अभ्यास कर ना शंभर वग शंभर पाडायचा प्रयत्न कर हेच महत्वा प्रयत्न कर मी म्हण तु पडायलाच पाहिजे असं नाही प्रयत्न कर ना
हो
काय?
माझ बघू आता कसं काय काय स्कोरिंग होते बाबा माझ्या मला सब्जेक्टला कारण माझं कसं झालंय या वेळेला जास्त मनासच लिहून आले नाही दरवेळेला मनासच लिहून येतो. सोड पुस्तकातलं कुठे लक्षात राहते सगळं
म
पुस्तकात सगळं स्टेप बाय स्टेप दिलेला असते काय कळतं नाही निबंध असतोय व तसा दिलेला असतो.
सिक्स्टी फाय तर पडतय ना सिक्स्टी फाय सेव्हन्टी
पडतात की सेव्हनटी पडतील का नाही माहित नाही
बास आम्हाला काय नाही
हा कुठे काय बोरडात यायस व्हय आणि तू म्हणतोयस ना तुझी कन्सेप्ट खूप भारी आहे. तेवढंच एक पंधरा किती पंचेचाळीस वयापर्यंत राबायचं नंतर रिलॅक्स व्हायचं. त्यात इतकं कष्ट करायचंय की नाही कष्ट म्हणजे एक इन्कम सोर्स असा ठेवायचा जेणेकरून आपल्याला इन फ्युचर हेल्प मदत करेल ते इन्कम
हा
तेवढंच कमवायचं नंतर रिटायर व्हायचं बस
होयच की मग आता अठ्ठान्न वर्षपर्यंत तू कमवायला का रिटायर होणार चालाय ते तुला?
तेच की
मग आत्ताच कशी आहेस तू ऍक्टिव्ह तर आहेस तवा काय असणार आहे.
हो
मग पंचेचाळीस वर्षावर माणूस जरा ऍक्टिव्ह तर रा असतंय.
मी तोच विचार करत होतो मगाशी
हम्म
कि किती पण तुला कंटाळा आला. की तू कसं एकदम असं ऍक्टिव्हली आणि परत हा ठीकय चला करतो. असं होतंय की नाही तुमचं? पण माझं तस नाय, नाय बास बाबा
हा आ
ते मगाशी विचार करत बसलेलो मी अशीय तो तसाय आय एम इन ॲक्टीव ॲण्ड ही इज ॲक्टिव
नाय ऍक्टिव व्हायला पाहिजे माझं कसंय पाठीव मय काही ठेवत नाही बघ आता जे करायचंय नव्हं, आता तुझं का गाडीच्या बाबतीत मोबाईलच्या बाबतीत मला बघडली जाशील
हो
ते विशेषच बंद केला ना नव्हीन
हो हो
कामाच्या बाबतीत माझं तसच हाय आता समज आज ते साड्या मला पाठवायच्या त्या पाठवणारच मी काय पण करून
मग दहा वाजून दे, अकरा वाजून दे, बारा वाजून दे, करणारच करणार
बरोबराय
ते बघ आता पण करायचाय उद्या पण करायचंच हाय आणि परवा दिशी करायचच हाय. ज्याला आज नकोना उद्या रिलॅक्स राहा ना तू असं म्हणतोय हम्म असं म्हणतोय मी
हो अ
काय दुसरं हम्म दुसऱ्यां काय करायच काय अर्थ नाही त्याला आपण वेगळी आपण वेगळी लाईफ जगायचं एवढं डोक्यात ठेव.
हो
हम्म फडतुस काय लाईफ जगायची नाय संध्याकाळी दारू प्यायचं झोपायचं आणि उद्या हायचय रुटींग
बेबी प्लॅन बीबी प्लॅन तसलं काय नाही ना?
नाही रे बाबा मलाच नकोय
तुमच्या घरचे काय म्हणणार नाहीत ना?
तुमचा गुंडा्पा हाय मी सांगितलय पप्पाने मला सांगितलय काहीचं करू नकोस गुंडाप काय करतोय? बघतोय म्हणून सांगतलाय
लय वाईट असतय ती सांभाळणं
नको रे! बाबा, मला बाबा आता थर्टी वन हाय मी पिलु
तेच ना हा जबाबदारी घ्यायला नाही म्हणत नाही मी
मलाच नकोय
सगळं हँडल होत नाय कुठं काय ते आमचंच होणार आहे पुढं जाऊन काय कोणा कोणाचा भरोसाय काय?
याचा काय संबंध नाय आपण संस्कार देईल तसं ते माझा संस्कार त्याला त्याला विसाव्या वर्षात करोडपती बनवीन
त्याच काय नाही सोड पण मला नकोचय ना खरंच सांगालोय तुला मी त्याला शाळा शिक होणार नाहीय
होयच कि म
डायट बिझनेस आठवी, नवीलाच चौदा पंधरा वर्ष झाल्यावर त्याला बिझनेस मध्येच घालणार ग
हा तीच भारी कन्सेप्ट हाय
तेच की पोरगी असून दे पोरगा पोरग्या असले तर ब्युटी पार्लर एक म्हणत चार पाच शाखा घणार चांगल्या पोरगा असल्यात फफतर मग कुठ म्हटलं तर असं खायचंच काढणार
जाऊ देे तो विचार नको करूस मला नाही करायच सांभाळायला इथं काय होतय की नाही. म्हणजे मी सगळ्यांचं बघतोय ना आमच्या घरी त्यामुळं
अरे मी कुठं काय म्हणालतो. सांगायचं तर
आमच्या घरी पण काही प्रॉब्लेम नाहीेय मी सांगितलं सोड
मलाच सांभाल तू बास.
होयच की मग
हम् बाकी कोनाला सांभाळू नको.
हा.
पोरी कशा बघ, पोरी कशा बगत्यात मायाकडं बघितलेस नव्ह?
हो लै रागालेला.
मग तू बघ कसं सांभाळायचं ते
हा हा हा कसल बगा ना ते नालायक अरे बापरे शिव्या द्यायला कोणीस अरे म्हणजे कस तुम्ही मला सोडायला आला हा पुढे गेला. तिकडच लक्ष होतं माझ्याकड नाही.
हम्म हा हा.
तेच ना समजलं ना कोणा बद्दल ते गोट्या ते म्हसर त्याच्यानंतरची जे घर आहे बघ
हा.
तिथली पोरगी बघ
तेच की ग
हा.
नाही सोड की, तू मला काय करायलयआहे माझी एक काय बास. म्हणून मी म्हणतो तुला सारखं आहे म्हणजे बाबा हेचं कोणतर हाय बघायचं बंद करत.
मला तो फोटो लै आवडलाय हा आज मी काढलेला. खरंच आवडलाय तुला नाही आवडलं
कुठला झोपल्याला
अं हो हो तो हा व्हाईट शर्ट कसला भारी आलाय युनिक वाट आलाय युनिक खरंच आवडला मला
हम्म हम् भारी आलाय ना!
एक नंबर हो हो.
फुल काढायाला पाहिजे हुतीस फोटो
अससू दे ना हाफ
हाफ राहुंडे आहे
फुल काढायला तुम्ही थांब इकडं इकडंच बघायला लागला स्टेबल नव्हता. मी माग राहिलो माझ्याजवळ तुम्ही पण
पुण्याला गेल्यावर काढु
मला तो फोटो लय आवडलाय त्याचं राहिलं बाजूला
कुठला
जो आज काढलाय तो सकाळी
हा हा. तो होय आहे की मग तुझ्यापशीच आहे की
होय
हम्म. काय टेन्शन आहे त्याच्या वर
टेन्शन कोण घ्यालं मी फक्त सांगायला लागलो तुला
चिडचिड करायचं नाही चिडचिडपणा आत्ता सांगतो बघ
नाही.
तुझ प्रॉमिस करतेस एक पण पूर्ण करत
हे बघ कोणत्या कोणत्या बाबतीत असं म्हणज
करायचं नाही. पाणी पडल्यावर एवढंच मी पिऊन आलतो तुला शंभर टक्के लिहून घे मया कडुन
नो, नेवर.
ह् नो नेवर काय?
कधीच नाही होवु शकत.
तिथल्यावर काय अर्थ आहे मला होईल मग.
नाही तुला पण नाही होऊ देणार. असं काय होणार नाही चिडचिड नाही करणार मी आता मला समजलं ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये करायचं नाही नाही तर नाही परत नाही माझ्यासाठी चांगलंय आहे. हॅलो
पहिला काय सांगत होतो मी
हा
हम्म
समजल नाही फॉर एकझ्मापल आता एकझाम्पल आल्याशिवाय माणसाला ते प्रत्यक्षात आल्याशिवाय समजत नाही रे.
हम्म त
तेच ना
ते आम्ही बोलूया नंतर काय फोन करतो तुला.
थांब ना थांब किती मिनिटं झालं. झालं काय मग सोड राहुदे.
बघु म्हणजे ते करतो तुला नंतर.
मी कट करतो हा थांब. नंतर फ्री होऊन करा कॉल.
आज?